नमस्कार मॅडम, नमस्कार हा मॅडम मला आहे ना तुमच्या भाऊकडन आहे ना आपल्या पोल्ट्री फार्म बद्दल माहिती हवी होती जरा तुम्ही सांगू शकाल का मला तसं मला माहिती आहे. थोडंफार पण मग तुम्ही मागे बोललेला होता ना मला की आहे माझ्या डे माहिती तर मग मी तु्हा तुम्ही सांगू शकणार होते पण मग तुम्हाला वेळ भेटला नाही तेवढा. पण मग आज वेळ आहे तर सांगाल का मला जरा अशी माहिती?
हो हो सांगते सांगते. पोल्ट्री फार्म हा बिझनेस हा याचा आपला खे खड्यामध्ये होतो हा. आणि त्याला खूप जागा लागते आणि आपण प टार्गेट अस ते टार्गेट असत त्याच कोंबड्यांच का एवढं स्पेस असतो त्या स्पेसमध्ये तुम्हाला पाच हजार कोंबड्या. किंवा तीन हजारची पोल्ट्री अशा गोष्टींनी
हम् हम्.
त्याचा सेटअप केला जातो.
हो हो.
आणि मेन त्याचा पाया हा.
हम्.
व्यवस्थित केला पाहिजे त्याला कोबा पाहिजे त्याला कंपनीशी त्यांचं बोलणं पाहिजे आणि एक कंपनी थ्रू त्यांनी सगळी माहिती व्यवस्थित देतात ते आणि आप पण त्याची पूर्ण तयारी ठेवली पाहिजे पोल्ट्री फारम हा. पूर्ण सलग मोठा असतो आणि त्याच्यामध्ये आपण तीन हजार कोंबड्या, पाच हजार कोंबड्या. बजेट करू शकतो. पहिले ते छोटे असतात जेव्हा ते कंपनीवाले आपल्याला देतात. त्यांच्याशी बोलण होऊन आपल्याला देतात आणि त्यांच्यामध्ये
हम्म.
कोंबड्या टाकला का त्यांचे औषधं त्यांचे खाद्य पदार्थ हे सगळं ते कंपनीवाले देतात.
हम् हम हम.
आणि त्याच्यातून आपण खूप मेहनत घ्याव लागतो. तिच्यासाठी त्याचं खात टायमावर देणं, सकाळ दुपार, संध्याकाळ त्यांचे औषधं हे सगळं त्यांना व्यवस्थित पुरेपूर त्यांना दिलं का ते आपल्याला उत्पन्न छान भेटत आणि पंच्चेचाळ दिवसाचं त्यांच वाडी असते ती कोंबड्यांची. हो कोंबड्यांची वाढी असते पंच्चेचाळ दिवसांची, तर तुम्ही छान च डेव्हलप करू शकता तो बिझनेस खूप छान आहे. आणि त्यांच्यासाठी एवढंच कर रात्रतन दिवस मेहनत करावा लागते आपल्याला. त्यांना टायमावरती त्यांची औषधं सकाळ, दु पार संध्याकाळ पहिलेच छोपिला असतात तर त्यामुळे त्यांना रात्रभर जागरण करावं लागतं. आपल्याला, आणि जागरण
हा तर मला हे पण बोलायचं होत विचारयचं होतं मॅम त्यासाठी पहिले कोर्स करावा लागतो का? कारण की मी ऐकले की पहिला कोर्स करावा लागतो.
हो हो त्यांचा कोर्स म्हणजे प्रशिक्षण असतं ते.
हम्म.
तर ते आपल्याला पहिले त्या गोष्टीचं ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. कोणतही काम करायला आपल्याला ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही पाऊल उचलू शकता.
हम् हम्.
तुम्ही भाड्याने सुध्दा चालवू शकता किंवा तुम्हाला स्वतःच करायच असेल तर तुमची स्वतःची ही जागा लागते त्याला.
हम्म हम्म.
आणि त्यांच्यावर तुम्ही तो सेटअप तयार करू शकता छान आणि प्रशिक्षण घेतलं तर मच आहे आपलूण दोन गोष्टी चांगल्या भेटत आपल्याला ऐकायला तर ते प्रशी शिक्षणातूनच भेटणार कारण की त्यांना अनुभव आहे त्यामुळे.
हम्म. हे बोलायचं होत मला कि आता जमलं आपण प्रशिक्षण घेतोय हम्म प्रशिक्षण घेतोय आपण आणि प्रशिक्षण घेतल आपण ते पोल्ट्री फार्म पण तर मग ते अ कोंबड्या वगैरे आहेत. ते आपण देऊ शक तय ना, वगैरे दुकानां वगैरे, समजा आपल्याला स्टॉक
नाही नाही नाही ते आपण नाही देऊ शकत जर आपण कंपनी आपल्याला देते तर सगळं कं कंपनी थ्रूच होणार, कंपनी जे म्हणाल तेच.
डीललिंग. करल वगैरे.
हो हो कंपनीच करणार सगळं, कारण की आपण त्याच्या थ्रो जर पण ते करार असतो. एक वर्षाचा, तो करावा लागतो आपल्याला. त्यांच्या थ्रूच आपण सगळ्या गोष्ट करू शकतो आपण स्वतःनी काय करू शकत नाही. प्रॉफिट तर खूपच छान भेटतो. फक्त आपल्याला मेहनतीची खूप आवश्यकता आहे.
हा परत हो मेहनत तर लागतेच कुठले पण आपण व्यवसाय घेतला की त्याला मेहनत शिवाय पर्याय नाही, पण अस थोडी येणार नाही का बरोबर आहे ना आणि परत आपलं शेळ्यांचं वगैरे बिझनेस वगैरे तेही करू शकत ना त्याच्याबरोबर.
अ शेळ्यांचा बिझनेस हा म्हणजे आता तुम्ही हूं आता तुम्ही कोणताही मोठा व्यवसाय सुरु केला.
आता समजा हूं!
हो करू शकतो ना तुमच्याकडे जे जागा अवेलेबल असेल त तुम्ही करू शकता.
मग तुमच्यासाठी ती जागा अवेलेबल पाहिजे. त्याचं सुद्धा त्यांचं सेटअप वेगळं असतं कोंबड्यांचं आणि आपल्याला कोअ म सरकार मदत करू शकते आपल्या कुकुट पायाला सॉरी
कुक्कुट पाळ योजना.
हा हा शेळी पालनाला आपण करू शकतो अजून आणखी आणि तुम्ही खाद्य पदार्थ व्यवस्थित टाकला, आणि ना रात्रीचे त्यांना आहे ना एकदम जागसूत झोपावं लागत. त्यांना एकावर एक चढूनही देवाने लागत कारण की ते एकावर एक चढ म्हणजे. त्यांचं हे होणार दबून जाणार ते. म्हणून मृत्यू पडणार त्याच्यामुळे तुम्ही
बरोबर.
होश त्याआगोद त्यांना त्यांना एकदम साईट ला करत राहायचं आणी नां त्याचा साठ ती जागाला बल्ब हे ना उबदार पाहिजे असता. त्या कोंबड्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांना ऊब हवी असती. थंडीनी पण ते जास्त टिकू नाही शकत त्यांना गरमाई जास्त लागते, हीट जास्त लाग
बरोबर हूं!
आणि अ पाणी पण असत. हो आम्ही. आमचे आमच्या गावी हे पोल्ट्री फार्म खूपच हे आणि त्याच्यामुळ त आम्ही पण ते त्यात सहभाग झालेलो हे आणि म्हणजे आमच्या घरचेच कर ता हो.
हूं हो चांगली गोष्ट हे.
हा आणि त्यांना औषध हे जे असता हे प्रमाण असतं त्यांना द्याव लाग त इंजेक्शन असतात ते पण द्याव लागतात, डोळ्यांमध्ये द्याव लागतात. ते बच्चू असता त्यांना एकदम हो डोळ्यामध्ये द्याव लागत.
हो का म्हणजे त्यांना म्हणजे के त्रास पण तेवढाच होतो असेल ना आपल्याला पण मंगते
त्रास नाही होणार. त्रास नाही होणार पण म त्यांची वाढीसाठी त्यांच्या शरीर ट्रीटमेंट साठी. ते औषध देणं गरजेचंचं आहे जसं काय आपल्याला लागतं, आपण जर आजारी पडलो. तर त्यांना आयुर्वेदिक औषध पण आपल्याला देवा लागतात अ हळद आणी णि हत्याच पाणी. सोकमग जर त्यांना सर्दी झाली ह्या दिवसात तर त्यांना सर्दी होणारच. त मग सर्दी झाली तर हळदीचं पाणी हे आद्रक याचा रस करून त्यांना ते त्यांचं पोषण वाढ न्यासाठी दवाखान्यात कस गोळ्या औषध घेतो आपण तस त्यांच्यासाठी
हूं आणि पावसाळ्यामध्ये पण त्याच. जास्त हे करावं लागतं ना त्यांची काळजी घ्यावी लागते कारण की ते अ म मात जी.
हो दूषित पाणी असतं ते पाणी पण त्यांना शुद्ध शुद्ध करूनच त्यांना द्याव लागतं कारण की दूषित पाण्याने माणसाला त्रास होतो ते त पिल्लू य बच्चू य छोटे. तर मग त्यांच्यासाठी त्यांची काळजी घेणं गरजेचं असे
हा आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पण ते कस चिकनबुनिया वगैरे होतात त्यांना पण होतात त्याच्यामुळे आपल्याला पण त्या त्रास होऊ शकतो त्यां
हा होत ना प्रॉफिट पण असतो, लॉस पण असतो, ते नाही म्हणत मी पण म आप आपण काळजी जेवढी घेतली जेवढं आपण चांगलं देऊ, तेवढंच आपण बाहेर. कंपनीवाले घेतील चांगलं जे ते त्यांची तब्येत पाहूनच घेणार ते. छोट बारीक मोठ असं जास्त हेल्दी. हे ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्याव लागतं ते कंपनीवाले सगळं डॉक्टरच असत त्यांचे सगळं चेकअप करत त्यांचं अशी घेतली कोंबडी ये ना आली ती आपण हे नाही चालणार त्याला डॉक्टर येतात चेकअप करतात मस्ती कोंबडी घेणार तुमची अस आणि खूप कंपनी आले तर खूप खूपच छान छान आपल्याला अजूनच छान छान सल्ला देतात छान सल्ला दता हम्म फक्त आपण त्याच्यात आपण सक्षम स्वतः पाहिजे सक्षम झालं पाहिजे का आपण त्या गोष्टी लोय आपण करून दाखवायच आपण शून निर्मिती करणारे लोक ह आपण त्याच्यामु आपण हा श्याला शून्य तर आहेच प शून्याच्या पुढे एक लाख हो शच्या पुढ्या कधी एक लागत का समजणार आहे का शून अ लागो पण आपल्याला एक जरी लाग पुड शिण्याचा तरी आपल्याला भरपूर प्रॉफिट आहे
हो बरोबर आहे तेच ना तेच मला माहिती हवी होती ते म्हटलं मॅडम न विचाराव काय काही नाही कारण की आता भरपूर ठिकाणी सध्याला तेच चालू आहे ना कि पोल्ट्री फार्म वगैरे त्याच्यातून बिझनेस मधूनच बिझनेस तयार होऊन जातो आणि त्याच्यात म्हणजे आपण म्हणतो की थोडस किचकट असत पण ते केल्यावरच क समजतं नेमकं आपल्याला प्रॉफिट कसा येतून काय येतो नाही का आणि का काय काय लोक त्याच्यातूनच वर आलेले बरोबर ना आणि मग आपण हे पण थोडस प्रयत्न केल्याला काय हरकत आहे असं नाही का कुठून तरी सुरुवात केलीच पाहिजे नाही का आपण असं त्यासाठीच म्हटलं यांना विचारवं कि काय काय नाही कारण की तुम्ही माांगे बोललेल्या होत्या म्हणून मग मी तुम्हाला विचारलं अजून अजून काही माहिती आहे त्याच्याबद्दल
अजून अजून तर अनेक गोष्टी आहे ह्या गोष्टी माहिती करण्यासाठी पण ज्या ज्या ठराविक गोष्टी मी त्या तुम्हाला सांगितल्या आणि अजून तुम्हाला काय अपेक्षा आहे मी तुम्हाला काय सांगू
बरोबर ओके चालेल मॅम धन्यवाद तुम्ही ना मग एवढी चांगली छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण की मला पहिल्यांदा इतकी छान माहिती भेटली त्यासाठी तर मग आता मी ठेवते हा मॅम फोन
हो हो थँक्यू थँक्यू ठीक आहे चाले हो हो थँक यू क बला सगळ कसंत त